हा बोला ना, नमस्कार बोला.
हां बोला ना, बरे आय ना तुम्ही कशा आहात?
बस मी पण मजेत.
काय चाललय मग वातावरण काय म्हणतय.
पाऊस वगैरे चालूच आहे. तुमच्याकडे?
हो आमच्याकडे पण चालूच आहे पाऊस.
हो ना आमच्याकडे तर नद्यांना पण खूप पूर आलाय पावसामुळे.
आमच्याकड पण खूप पूर आलेला आहे. ओसरत नाहीये पाऊस.
हो ना गोदावरी नदीला तर किती पुर आला होता. सगळीकड पाणीच पाणी म्हणजे प्रत्येक वर्षी एवढा नसतो. प्रत्येक वर्षी पुर असतो. ह्या वेळेस डायरेक्ट महापूर आलाय.
हो ते नाशिकच्या मा
नाशिकच्यामा मारुती च्या पायाला पाणी लागल का पुर आला म्हणते ना, आता डोक्याच्या वर पाणी गेल होत ना.
हो पूर्ण बुडून गेला ना पूर्ण नाशिक मध्ये खूप पाणीच पाणी साय किडा, शिंगवे, चांदोरी खूप चांदोरी सायकाळ्यामध्ये तर खूप घर पाण्यामध्ये गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षी एवढ नसत पाणी पण ह्यावेळेस पाणी जास्त दूरपर्यंत गेल होत.
हो खूप पूर आला होता खूप उपनद्यांना पण पूर आलेला आहे छोट्या मोठ्या नद्यांना पण.
हो ना
आमच्या गावातल्या नदीला पण पूर आला होता खूप मोठा.
हा हा कोणती नदी आहे आपल्याकड.?
बाणगंगा नदी.
अच्छा, म्हणजे इतर वेळेस तिला थोडंच पाणी असत का.
इतर वेळेस खूप थोड पाणी राहत पण आता पावसाळ्यामध्ये खूप पूर येतो मोठा.
अच्छा. म्हणजे त्यांना नदीला बाणगंगा नाव का पडलय ते रामाने बाण वगैरे मारला होता ना.
हो हो अशी कथा आहे रामाने बाण मारला होता. त्याच्यामुळे ते अ नदीला बाणगंगा नाव पडलय अस.
हो म्हणजे बाण मारल्यानंतर जेवढ पाणी निघाल तेवढच पाणी त्या नदीला असत.
अ नाही नाही अस काही नाही पाणी खूप राहत.
अ पण पावसाळ्यामध्ये राहत अस इतर वेळेस ना खूप कमी पाणी राहत. बंदच राहते. वाहत नाही राहत नदी.
म्हणजे पावसाळा सोडणी तर जेवढं पाणी असत ना तर ते रामाने तो बाण मारलेला आहे ना, त्यावेळेस जेवढ पाणी निघाल ना तेवढ पाणी मग त्या नदीला असत असं मी पण ती कथा ऐकलेली आहे अशी त्या नदीची.
हा का मी आता इकडे सासरी आहे ना त्याच्यामुळे मला एवढ काही माहित त नाहीय. पण आहे. तशी कथा आहे.
अच्छा मग आता सण वगैरे जवळ येतोय आता गटर अमावश्या येईल ना.
हो हो गटर अमावस्या येईल.
अच्छा मग तुम्ही कशी साजरी करता ती?
आम्ही नैवेद्य वगैरे देवाला. पूजा वगैरे पुरणपोळी वगैरे गोडधोड करून.
पुरमपोळी करता का तुम्ही?
हो करतो ना तुम्हाला जमते का पुरणपोळी.
हो म जमते ना, मला पण जमते, तुम्हाला?
हो जमते ना, रेसिपी कशी आहे सांगताल का, मला थोडीशी तुमची, वेगळी?
अ आमची कशी ये, त मी काय करती, पहिलंय ना आपली जी हारबरा डाळ असते ना, चना डाळ म्हणतो, तिला?
हो हो.
अ ती घेऊन, ती स्वच्छ निवडून वगैरे, स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकती. म त्या कुकरमध्ये, थोडंसं तेल पण टाकती, डाळ शिजण्यासाठी, आणि मग त्याच्या पाच किंवा सहा शिट्टया घेती.
हो हो.
अ म, कुकर थंड होऊ देती, पूर्ण. थंड झाला का, म आपल्याकड पूर्णाची, चाळण असते ना? त्या चाळणीने, काय करते मी? अ एखादा असं आपलं, काय म्हणता त्याला, असं फुलपात्र वगैरे, फुलपा त्र माहितीय का, तुमच्याकड आहे का?
आहे ना.
हा. ते म त्या, पूर्णाची डाळ ये ना, त्या चाळणीमध्ये टाकून, त्या फुलपात्राने ना, ती अशी घासते, म्हणजे ती जी बारीक होते ना, ती खाली पडली जाते.
हो, मॅश करनायचं, पूर्ण.
हो म्हणजे ना, कुकरमधन पहिले ना, एका चाळणीत, ती सर्व डाळ ओतून घेते. म्हणजे, ती पूर्ण पाणी खाली जात आणि डाळवरती असते. म जी वरती दाळ राहती ना, ती पूर्ण, पूरनाच्या चाळणीने, बारीक करून घेती.
हो हो. परतून वगैरे नही घेत का, तुम्ही? डाळ परतून वगैरे नही घेत का, कडईमध्ये तूप वगैरे टाकून?
अ मी ना, पहिले तशीच करायची. पण आता ना, ही नवीन पद्धत, मला ना माझ्या एका मैत्रिनी सांगितली ना, म मी तेव्हापासून असच पुरण बनवती.
म्हणजे अगोदर मॅश करून घेता, मंग परतून घेत्या का?
हां मग मी काय करती, डाळ शिजल्यानंतर, कुकर थंड झाला का, पूर्ण डाळ ये ना पाणी ओतून घेते त्यातलं, म दाळ-दाळ पूरणाच्या याने, पूर्ण बारीक करून घेती. म एक कडई घेती, त्या कडईमध्ये, जी बारीक केलेली डाळ असते ना आपण, ती टाकून देते, म त्यात, गुळ आपल्याला गरजेनुसार, जेवढा गुळ पाहिजे ना, तेवढा गुळ पण बारीक करून, त्यामध्ये टाकते. म वेलची फूड वगैरे टाकते, किंचित थोडंसं मीठ टाकते, नॉर्मल एवढं-एवढं.
ह्म ह्म.
आणि मंग कमी गॅसमध्ये ना, ते पुरण चांगलं परतवून घेते, त्यात गुळू म्हणजे पूर्ण गुळ त्यामध्ये मिक्स झाला का, ते थोडंसं ना, पाणी सोडतं, ते पुरण. मंग गॅस कमी करायचा आणि एकदम ये ना, असं हलवतच राहायचं. कारण आपण जर हलवलं नही, त ते खालून ये ना, लागून जातं म.
हो हो.
म हलवत राहायचं, कमी गॅसवरती आणि इतकं सुंदर एकदम पेड्यासारखं, पुरण तयार होऊन येतं.
हो का, नवीन पद्धत ये वाटत ही,?
कधी आस?
नाही आम्ही अगोदर परतून घेतो, त्याच्यात विलायची पावडर, सुंठ, बडीशेप आणि गूळ टाकून, असं परतून घेतो, आणि नंतर मंग मॅश करतो. पुरणाच्या चाळणीमध्ये.
अच्छा! मी ना पहिले असंच करायची. पण माझ्या एका मैत्रिणी सांगितलं पासून मी असा ट्राय केला, तर छान एकदम मस्त पेड्यासारखं छान पुरण होत.
हो होत तसं पण छान होतं.
तू जर आता कधी पुरणपोळी आता सण येता आहेस ना. तर एक वेळ एखाद्या वेळेस ना माझ्या पद्धतीचं ट्राय करून बघ.
ठीक आहे आता ह्या वेळेस मी तसच करून पाहते, पूर्णा बरोबर काय करता गुळवणी करत्या, का खीर करता.
अ नाही मी ना मी गुळवणी करती.
ती गुळाचीच ना ती कशी करता बरं साखरेची करता का गुळाची करता.
नाही मी ना साखरेची करते पण मी कसं करते माहितीय का? अ‌ आप आपण आता भात सणाच्या दिवशी घातलेलाच असतो ना.
हो हो.
अ मग मी काय करतेय एकदम थोडासा एकदम थोडासा भात घेती म्हणजे आपल्या पोयांचे एक दोन चममच.
हा हां.
पोह्यांच्या एक दोन चम्मच भात घेती मिक्सरच्या भांड्यात टाक ते तो भात आणि खोबरं खोबरं किसून घेती. मग आपल्या जेवढ आपल्या गरजेनुसार जेवढं पाहिजे तेवढं खोबरं घेती मग ते खोबर पण त्यामध्ये टाकून देते मी. आणि म मिक्सरमध्ये ना ते दोन्ही मिश्रण आहे ना पूर्ण बारीक करून घेती. मग पाणी टाकून ये ना पूर्ण चिक्कन करून घेते मग त्यानंतर काय करते एक पातीलं घेते. त्या पातील्यामध्ये तूप टाकते आपलं गावठी तूप.
हो हो.
आणि त्यामध्ये ना काजू, बदाम, पूर्ण काजू बदाम पण बारीक घेती म्हणजे अस जास्त बारीक पण नाही करत. आणि जास्त जाड पण नाही ठेवत. मग ते काजू बदाम ची जी बारीक पूड केलेली असते ना मग ती ते तुपामध्ये टाकते. आणि नंतर आपण हे जे बारीक केलं असतं ना भात खोबऱ्याचं वगैरे
हं हं.
ते पण त्यामध्ये टाकते, वेलची पावडर टाकते त्यामध्ये. आणि ते कमी गॅसवरती परतवून घेते चांगलं. मग त्यामध्ये दूध टाकते अ पाणी जास्त वापरतच नाही मी. पाणी एकदम थोडस टाकती. आणि मग त्यात जेवढं पाहिजे आपल्या गरजेनुसार दूध टाकती आणि साखर टाकती.
छान लागतं का ते?
हो छान लागत टेस्ट करून बघ माझं गुलावणीए ना म्हणजे माझ्या माहेरी वेगळ्या पद्धतीची बनवायची पण मी एकदा गेली ना तिकडे सणच आला होता तेव्ह. मग मम्मीला म्हटलं माझ्या पद्धतीने गुंळवणी करून बघते. तर मग माझ्या भावांना त्यांना सर्वांना पण ते गोळवणी खूप आवडलं होतं.
हो का!
हो आणि माझ्या एक ननंदबाई आहे माझ्या मावस ननंदबाई आहे. त्या पण एकदा इथं होत्या तेव्हा काहीतरी सणच होता. मंग आम्ही तेव्हा पुरणपोळीच केली नाही तर त्यांना पण ते कुळवणे माझं खूप आवडलं त्यानंतर तो तसंच पिल्या. पोळी सोबत पण नाही खाल्लं, म्हणे लागतंय म्हणे हे, त्यांना पण खूप आवडलं होतं.
आम्ही कधी खीर करतो, आम्ही कधी खीर करतो, कधी दुधासोबत खा
अच्छा. आणि तुला ते पुरणपोळी आणि त्यानंतर ते मांडे पण येता का करता?
नाही ना, मांडे खा ते त्याला वेगळं भांडं लागतं ना खापराचं?
हा ते खापराचं लागतं, पण मग ते जमतं का तुला, म्हणजे असं ते कसं अं एक कशाला तरी असं ताटली किंवा मग असं परत वगैरे म्हणतो ना, त्याला असा कपडा बांधून पहिले ती पोळी, पोळी एवढं लाटून घेता, मग नंतर त्या हातावर घेऊन असं हात हे करता ते बरोबर मोठं, मोठं होत जातं, अन तसंच खापराव टाकून देता.
खाल्ले, पण स्वतः कधी बनवले नाहीत.
मी ना बनवताना बघितलेलं आहे, खाल्लं हाय, पण बनवताना बघितलं पण मी स्व ता नाही बनवलेला अजून.
म एखांद दिवशी आपण ट्राय करू ना बनवायचं.
हो करू ना, मी ना तसं खापरावरती एकदा पोळी केली हुती. पण मंग मांडा नाही जमत मोठी पुरणाची पोळी केली, पण मग तरी खाप खापरावरची टेस्ट काही जरा वेगळीच लागते.
हो खूप छान टेस्ट लागते त्याचे.
हो, टेस्ट छान लागते, आपल्या पुरणपोळीपेक्षा ती टेस्ट छान असते.
आणि आमटी सार वगैरे करता का नाही, तुमच्याकडे सार भात?
हो म सार, भात करतो ना.
त्या चणाच्या डाळीला पुरणाची जी डाळ असते ना, त्याच डाळीचं थोडसं शिजवलेलं पाणी आणि थोडीशी डाळ शिल्लक जे असते ना
हो.
तेच ठेवायचं अन त्याला का खोबरं, कांदा भाजून वगैरे मसाला करून त्याची फोडणी करायची या लसू सून, अद्रक, कोथंबीर, कडीपत्ता, टोमॅटो आणि मग आपले जे घरगुती मसाले असतील ते, खूप छान अ बनते ते.
हो, आमटी खूप छान, तुम्ही टोमॅटो पण टाकता का?
हो टाकतो ना, कधी टाकतो कधी नाही असं.
नाही मी ना म्हणजे, सेम तू जशी सांगित तशीच प्रोसेस करते पण मग टमॅटो वगैरे नाही टाकत मी.
अ टोमॅटो आम्ही टाकतो, शक्यतो टाकतोच.
हो का?
तुम्ही एकदा तशी करून बघा, तुम्हाला आवडेल नक्की ट्राय करा एकदा.
केला आता सण येतायस ना तर, मी करून बघेल तुझ्या पद्धतीची एक एकदा.
हो हो, चालेल चालेल, चालेल हो, चालेल हा.